हॅलो.
हॅलो.
हा याला काय आवाज?
हा याय लागलाय.
हम् हम्म आवरला बघ तुझं.
आवरले बघा माझे पण
हा हा ह.
जेवण नाही अजून माझ तुमचं.
हम्म माझं झालंय मगाशीच नाश्ता विष्टा काय करत बस नाही ग.
होय हां हां बरा घ्या तेच एकदा नाश्ता परत जेवण त्याच्यातच वेळ जातोय सारखं.
होय मग दुपारी कायतर पोरी आल्यावर कायतर खायला असते. नाहीतर फळबीळ असतात ते खायचं ऊन असलं तर ताक पीयाच झालं मग. हम्म आणि पुरींच पण कस दोन दोन डबे असतात ना.
हा हा.
त्यामुळ त्यांचं पण काय पोट भरलेलं असते लयच हे असलं तर मग जरा दूध भात खातात. बसतात मग.
बघततथ त्यांना काही जरा वाळ काहीत दिलं तर खात्यात. चालते त्याला सकाळी एकदा जेवतच नाही हम्म गेलंत ना शाला हम्म आज काय केलंय मग त्यांना
आज हे असते त्यांना भाकरी भाजी आणि अ कायत आपलं हे आणलेलं असते ते बाजारातन बीट काकडी गाजर येथे तसला असते
त्या शुक्रवाराय म्हणताना म्हण
हम्म शुक्रवार आहे काल बाजार झाला मग बाजारात भाई आणलेलं असते बायकांना करायला ते म्हणताना तसं काढलंत त्यांनी बरोबर हम् व आहे तेच की सवय लागते सगळ खायचं नाही तर हे नको ते नको ते तर शाळेत मॅडमच्या भीतीनें खात नाही गडबड हम्म ते स्टेटस ठेवलेलेस ते छान होतं की गौरी गणपतीच होतं काय फोटो
होय होय गौरी गणपतीचचते
हम्म छान ल यतो फोटो
छान होतय ते आलेलं रजिस्ट ला म्हणताना चांगलं वाटलं म्हणताना ठेवलं आणि आता आलंच की इकडे
हो झाले का आता आलंच की बाई हम्
अस बघूपर्यंत सनवार आहे
होय चालूच की श्रावण आला म्हणजे आता तर हे आलं की निवड पौर्णिमा झा क लूच
चालूचच आहेतत ना सण वाारलाही चालू भास होत इ तेे फक् सारखं गोड गोड गोड होत ती नैवेद्य करून सगळं
चार महिने
पुरणपोळीच असते चार महिने आता जे दिवाळी हो य ये मार्गशिशू हो पर्यंत बघा
हो आहे, आमच्यात तर पुरणपोळी सोबत सगळं नाना प्रकार असतात बाई त्यात.
होय होय, परवा तुमची मम्मी तेच सांगितली.
ताट बघुनच समाधान व्हाय पाहिजे भुक जा म्हणजे एवढं हे असते त्यात काय काय प्रकार.
चटण्या हे.
हम्म, म कायतर होय.
कोणती पापड
आणि ते पण पद्धतीनेच वाढायचं सगळं, हिकडच हिकडं होऊन चालत नाही आमच्यात. ते ताट वाढायला आले नाही तर काय उपयोग नाही म्हणा, असा आहे आमच्यात नियम.
चांगल आहे की.
आणि ते स्वयपाक करताना पण सवळ्यात स्वयपाक पण त्या हातावर आपल गोंदण असलं तरच चाल ते येते स्वयपाक करायला, होय. हम्म आपल्या अंगावर एकतर गोंदनाचा ठिपका पाहिजे तरच सवळ्यात तुझं म्हणजे तू आता समज मी सोवळ्यात स्वयपाक करतोय की नाही. तर ते तरच ते देवाला मान्य होतंय म्हणा, गोंदन नसलं तर ते मान्य होत नाही म्हणा.
अगदी.
होय लई आहे बाई काय काय प्रकार आमच्या हम्म. तीन तीन, चार चार प्रकारच्या चटण्या, कोशिंबीर, मेथकूट. आणि हे या साईडला म्हणजे लिंबू पहिला असते, नैवेद्यच्या ताटात काय मीठ घालत नस तात आणि आमच्यात भात पण की नाही बिन मीठाच शिजवतात आता तुम्ही भात शिजवताना मीठ घालताय की नाही? आमच्यात
होय, त आमच्यात चालतच नाही ते. त्या शेवट खातच नाहीत आमच्यात मीठ जरा कमी पडलं तरी पण दंगा असतो.
नाही आमच्यात वरणं घेतात ग आमच्यात भात त्यात मीठ घालायच नसते काय शास्त्र आहे त्याच्या पाठीमाग काय मला माहिती नाही खर बिन मिठाचच भात असतय
होय तुमचं बीन मीठाचच असतंय भात मी पण बघितलंय सोडा
आणि भाजी एक साइडला त्यानं तर शेवयाची खीर असतेया, पुरणाचा स्वयपाक करून आणि शेवायची खीर अन करायचं
खीर आणि करायच
होय वरण भात, दही भात, मसाले भात, पुरणपोळी त्याच्यावर जरा आणि पुरण ठेवायचं कुरवड्या, पापड्या, सांडव सगळं आसतंय बाई प्रक
बाई कव्हा करायचं ते बघा
होय, एकदा महाराज तर जेवायला आलतेत म्हणा काय घरात आमच्या वाड्यात आणि ते म्हणालन म्हण ब्राह्मणांच तर सगळं काय? भाताचच प्रकार आहेत म्हण चपाती येते की नाही वाट बघत बसलेलो म्हणायलेत
ते ठाकरे महाराज तेन आलतेत नव्ह
पहिला वरण भात असते मग मसाले भात असते आणि मग चपाती असते आहे ग चपाती पुरी काय असेल ते असलं त्यानंतर शेवटला ताकभात किंवा दहीभात खातात असं असतय मग भात खाऊनच पोट भरायचं काय आहे होय म्हणताना घेताना जास्त ते घ्यायच नाही पहिला थोडं, थोडं घास घासभर घ्यायचं म्हणजे पोटभर जेवताय ते असं
होय
आणि हे सगळ प्रकार खाऊनच ताट संपवायलाच पोट भरतंय तू जरी भात कमी घेतलीस तरी हम्म
सगळं मेनू खायला तर पाहिजे की ती सगळं, जरा, जरा, जरा म्हणट तरी पण पोट भरतय नाही
आणि वाडीत तर एवढं तूप घालतात बाई अबाबा लई तूप घाल्यात सगळ्यावर तुपच शेवयाच्या खिरीवर तुप, भातावर तुप, पोळीवर
तुपांच प्रमाण पण जास्त आहे सगळीकड
होय आणि ते शिजवताना पण तुपातच शिजवायचं पोळीला तेल लावतात की नाही, तेल लावायचं नही तुप लावायचं, असे नियम आहेत आमच्यात
की जेवलीस काय म्हटलं म्हणताना पोळी पोळी आणि मी मटकीची भाजी खाऊन आलोय असं सांगायलती मग रिद्धेश म्हणाला मी पण मटकीच खायालोय की म्हणला मग मग पोळी खाल्ल्यास तू म्हणतोय अरे चपातीलाच तर पोळी म्हणत्या म्हणल त्याला सांगितलं ती पण सांगाल्या अरे पोळी म्हणजे खायालायस तू तेच म्हणून सांगा लागली त्याला तर म्हटलं त्याला चपातीला पोळी म्हणत्यात तेनी म्हटलं
हम्म आणि चपाती म्हटलीस की नाव ठेवतात आमच्यात होय ह लगे काय काय तर म्हणत्यात बाई आमच्यात चपाती म्हणलीस कनी काय त
आता आम्ही पण विचारतच होते की तुम्हाला पोळी पोळी का म्हणतासा चपाती का म्हणत नाही आम्ही पहिला तुमच्या जवळ येत तेव्हा म्हणत होतो नइ पोळी, पोळी म्हणत
हम्म
ते तर खरं त्यांना कळतय नाही आतापासून सांगितलं तर
होय आता टुब्बूला आपण शाळेत पोर काय म्हणतात सांग अगो स्पृहा तू एका हातने कस काय चपाती मोडत्यास म्हणजे तिला एका हातन खायच सवय लावलय नय दोन हातात घेऊन खातात सगळेजण शाळेत सगळे दोन हातात घेऊन खात्यात हा म ती एका हातानं म्हणजे असं बोटानं मोडत्या ग आणि चपातीच हे करत्या मग ती म्हणत्या आम्हाला सवय आहे म्हणत्या आमच्यात दुसरा हात लावायचं नसतय. आमच्या आईन पोळी जरी वाढली तरी सतरा वेळा हात धुत्या आमच्या आई म्हणून सांगल्या.
होय
ताटात वाढलं तरी आमच्या आई हात धुवून बसत्या म्हणून सांगल्या आमच्या आजी तर कनी डेअ आमच्या जवळ बसायची काय जेवायला वाढायला आणि डेऱ्याच्या खाली ते पाणी पडतय टिपी टिपी डेऱ्याच मग ते असं ठेवलेलं असतं की ग काहीतरी आपण भांड ठेवत नाही होय हा मग पोळी भाकरी वाढली की नाही कुणाला तर लगेच आमची आजी त्यात हात धुवायचं सारखं म्हणजे नुसतं पाणी लावायची हाताला असं म्हणजे ते खरकट खरकट म्हणजे ते त्याच पाठिमाग कारण काय आहे सांग म्हणजे ते चपातीचा खरकट हात म्हणजे जरा तेल जरा पीठ काय तर लागतं तेच कि ग आपल्या हाताला गरम गरम चपाती असू शिळी असं दे हा मग ते आपल्या अंगाला लागलं की असं म्हणतात ना खरकट अन्न आपल्या अंगाला लागलं तर दारिद्र येते म्हणून म्हणजे खरकटा हात आपण लावायचा नसतं या अंगाला असं
हा हा बरोबर आहे का सोडात शास्त्र तर ते तुमच्याच जास्त पाळतात नाही आता तिकडं कोण पाळतात त्यास तेवढं नाही.
आत्ता बंद झालीय सोडं पहिल्यासारखं कोण पाळत नाहीत. आधिची लय हे करत होतीत आता तसं तसं करून चालत नाही ग. आणि आता म्हणजे सगळे आता व्यवस्थित राह्याल्यात सगळे व्यवस्थित वागयला लागल्यात. मग पहिलाच जरा जमना वेगळा होता. पहिला लोकांना एवढं म्हणजे नॉलेज नव्हतं आता कसं मोबाईलमुळे ह्याच्यामुळे सगळं लोकांना माहीत व्हायला लागलंय त्यामुळे सगळीच व्यवस्थित वागायचं देवधर्म करायचं हे सगळीच करायल्यात नाई आता. आधी कुठे होत सांग एवढं
तू आता बघा क आहे एवढं म्हणजे कलियुग आलंय लोकांच असं विचारशक्ती सगळं बाजूला खरं देवधर्म पण भरपूर काढल्यात नाही आत्ताची लोकं
तेच की आता कलियुग आलय म्हणतानाच कनी असं चाललय की कलीयुगामध्ये तुम्ही जेवढं नामस्मरण येन करशिला तेवढं चांगलंय म्हणून लोक त्याच्याकडेच कल घ्यायला लागल्यात
हम्म तेच की आता
आता ह्या वर्षी ट्रिप ह्या वर्षी ट्रिप आपला तर मालवण गोवा कमी आणि अक्कलकोट तुळजापूर जास्त
तुळजापूर पंढरपूर होते होय
हम्म
आता या दोन्ही गाड्या होत्याच की तिकडंच की नॉनस्टॉप होती. अक्कलकोट तुळजापूरला आता परवा पण काल पण जाऊन आलंत बघा गाड्या
हम्म तेच की आता पण आता पण अक्कलकोट मधच आहे गाडी होय जास्त करायला लागलं तर होय आता अक्कलकोट मध्ये गाडी आहे. हम्म
स्वामी समर्थ एक आणि बाळुमामा एक हे दोन जास्त झाले बघ
हो अग तिकडनं लोक येतात पंढरपूर वर ना आम्ही यालतो परवा अमावास्या दिवशी आणि असलो गर्दी म्हणतेस गाडीला पुढं ते पायरे असतात बघ त्याच्यावर उभारले लोक आणि मग आम्हाला माहित नव्हतं अमोशाला लोक तिकडं येतात ते आणि मी म्हटलं तर एका बाईला विचारल दुकान होत तिथं ती म्हणली होती ते आव आज अमावास्या आहे म्हणलं ह्या गाडी लय गर्दी जास्त लोक बाळूमाला जातात मी म्हणटल इकडं न म्हणटली इकडनं काय लोक लातूरकडनं पण येतात बाळूमामा म्हणली
होय लय लोक येतात अमावास्या दिवशी असं पाय ठेवायला जाग नसतेसं आरती चालली की नाही त्या पूर्ण मेन वरती हायवे गेलात बघा ते पुलावर त्याच्यावर लोक असं थांबून आरती करतात मगच जातात त्याचा तेवढा महिमा आहे म्हणून तर लोक आत्तापर्यंत जातात त्याच काहीत कोणा अस चांगलं झालंय तिथं म्हणूनच तर आहे
हा विश्वास ठेवला त लोकांनी श्रद्धा हा आहे तेवढं हम्म
आणि मला पण अनुभव आलाय बघा त्या देवाचा चांगला अनुभवलाय मला पण
होऐ कवे
हम्म
आणि काय मग
काय नाही बघ करते का परत तुम्हाला कॉल ह